हा
होस
बोला ना आठजपर्ंतु म्ही त्याहीच्यात सांगतोव.
हा म ते तेच म्हणतो ददी काम्ही म्हणली चार वर्ष झालं आम्हाला ह फातीे पण आ्हा दोन तीन वर्ष काही कामचवतं म्हणले. त्याप वरती मग आत्ता आता कुठं ते प काम चालु झाल म्हणजे काम यायला चालू झाली पहिला एक दोन तीन टास्क काल होते तेव्हा पैसे आले होते आम्हाला टास्क केल्यावरती. मग मध्ये काय काम नव्हती मग आता टास्क जास्त अवेलेबल झाले म्हणलीती मग सगळे झन ॲ टिव झाली आता. म ती मला म्हटली येच्या अगोदर मी टास्क केले म्हणली कंप्लीट अ ऑडिओ ऐकायचे टाईप करायचे. सगळं बाकीचे. पण म आता कॉलिंग च आलाय म्हटली पण मला कॉलिंग चा करायला मला वेळ नव्हता म्हटली.
हम्म हम्म.
मग आता अस झालं काही कॉलिंगचं पूर्ण केल्या शिवाय मला पुढचा टास्क ती म्हणालं म्हणून मी हा कम्प्लीट करते म्हणली.
ओके.
हम्म मग हे म्हटलं करून काही नाही नाही म्हणे मी ओळखते सगळ्यांना सेफ ये ऍप.
ह ह मी तेच म्हटलं टेप आहे की नाहीय म्हणून मी नाही म्हणत होत हो पण मग आता .
हा मग ती म्हटली ना सेफ आहे तिला आलेलेत तेरा हजार रुपये त्याच्यामुळ नाही काई म्हणली फक्त एवढंच राहतं का ते आपलं काम बघत म्हणे पहिले मग दुसरा टास्क आपण आयस असाइन करतात. माझा पहिला जुना टास्क बघुन मी मी किती इफेक्टिव टास्क केलाय का
असेल ते अल्गोरिदम की त्या वे मध्ये ते चालय का बरोबर न त्याच्यात जे टक्केवारी फिक्स होत ता असेल त्याच्यात ते बसवत असतील आपल्याला कि यांच चाललंय ते काम असं.
हा मग तसंच झाले त्यांचं मग म तुमच पूर्ण वर्ग होता नाहो कॉलेजमधला.
हम्म अच्छा अच्छा.
बी सी ए वाले जे होते ना त्यांनाच होता फक्त हे टास्क. हा सगळ्या जणांनीच केले विषय हाय. आले म्हणे भरपूर सगळ्यांना आले ते पैसे का फक्त सानिकालच नाही आले सगळ्यांना आले त्यांच्या वर्गातले. ज्यानी ड्यानी टास्क केलं त्यांना सगळ्यांनला. सानिकाला आता तिने टास्कस कराय नव्हती ना आता म्हणजे तिला किती महिना झालाना तिला येऊन.
हम्म.
त्याच्या अगोदर तिला आले होते ना शंभर दोनशे तीनशे मग तिला आता हा टास्क मोठा होता ना.
याच्या आगोदचा ट्रान्स्क्रिप्शन चा टास्क त्याच्या मुळे तिला जास्त आले.
म तिला पण कॉलिंगचा टास्क आला होता का?
तिला आलाय टास्क पण तिनं काय नाही अजून तिला वेळच नाही का -कॉलिंगचा टास्क करायला.
सतत केली असती. तर मग दोघांची अच्छा आपल्याला करायला लागतो ना कॉल तेव्हाच ते कन्सिडर होत.
कन्सिडर होतय प तिला वेळच नाहीये फोनवर बोलायला. ती कोणा सांग बोलणार ती मलाच म्हणते कधी बोलू ती मला म्हणते रेगुलर फोन करायला तुम्हाला वेळ नाही त्याच्यावर कधी करू. रात्रीचे दमून जाती हो सकाळी उठायचे टायमिंग पण राहतो नाही नाही टायमिंग असं नाही. हा ह्याला टायमिंग राहतो पण कॉल कधी पण करू शकता तुम्ही चोवीस तास. त्याचा नाही प्रॉब्लेम पण मग हे राहतं बाबा तिला वेळ नाही राहत ती पण चिडचिडती होते तिची पण. सकाळ आवरायचं स्वयंपाक करायचं जॉब वर जायचं परत संध्याकाळी यायचं स्वयंपाक करायचं. भांडीकुंडी करायचं घरबीर सगळं आवरायचं परत शनिवार रविवार तिकडे जाव लाग हो मग ते परत ते तिला तिकडे पण जावं लागते शनिवार रविवार गरगुटीला. म तिची म तिला वेळच नाही ना भेटत. असा विषय आहे,, नाहीतर मग तीन ऊशीर कमप्लीट केली असती,, बाकी ते बघऽ लिहायचं वगैरे टास्क असल कि ति ते जॉबच्या बसू बसून ती करू शकत्या.
तुझे कोणते कोणते टास्क आहे, आता कॉलिंगच चाललंयऽ
आता मला कॉलिंगचा चाललाय.
म माझ्या हच्यावर टाक्स वगैरे नाही आलाय का?
तुमचा आला असल आता, चेक करावं लागेल घरात आल्यावर.
नाही ना ते,, नाही दाखवतेय ते,, प्रोफाईलचच दाखवतऽ
ल कारण दिदीचा आज आलाय टास्क, दिदीला काल आलाय सॉरी. काल आलाय दिदीला, म आता दिदीच्या नंबर वरन करावं लागल. तुमच्या नंबरवरन करावं लागल.
म आता दिदीच्या नंबरवर पण फोनच करायचे का?
हा, फोनच कराय, सगळ्यांना फोन अ फ्रेंड चाच टास्क आलेलाय. तो कंप्लिट झाल्यावर मग पुढचा येणार आहे, असा विषयऽ
हम्म,, आता तुझं पुढचा टास्क येण्यासाठी तुला कितीऽ
मला हा कंप्लीट केल्यावर एणार, आता माझे धाऽ कॉल झालेत, अजुन मला विस कॉल करायचेत. दहा कोल करायला मी आठ दिवस लावले.
तु विस कॉल ऽ
मग, तीस कॉल करायची टोटल, टोटल मला एकशे ऐंशी मिनट बोलायचेय.
हे दहा कंप्लीट होईल, आता हे दहाऽ
आं,,
कंप्लीट झाल्यानंतर परतऽ अरेटा बोलायचं.
एकाशी मी पाच वेळा कॉल करू शकत नाही, एका व्यतिसोबत मी दहा मिनिटाच्या वर नाही बोलू शकत. हॅलो, आवाज कट झाला, काय म्हटले?
हा, आलंय लक्षात, रेंज एरिया आलाय. ते वाज.
हा हा, म्हजे, एका पाच व्यक्तींच्या सोबत मी दहा, दहा मिनिटं बोलू शकते असं.
दहा मिनट पाच पाचट पाच व्यक्ती संग दहा, दहा मिनट म्हणजे पन्नास मिनट होत्यात. असं पूर्ण टोटल एकशे ऐंशी मिनिटं कंप्लीट करायचीय, मग आताऽ दहा कॉल म्हणजे, दहा दहा मिनटची शंभर मिनटे कंप्लीट झाऽ पण मा्झ्याकड आहे ना, दिदीचा नंबर आहे. परत, ती आपल्या दुकानात सारिका नाही काय, सारिका बारावीऽ तिचा हाय, ज्योतीच हाय, त्याच्यानंतर कांचनचा हाय. तिला पण आलाय ना मग, काणऽ आहे ना तिला, ज्योतीला राहतो संध्याकाळी, ती म्हटली मी साडेनऊच्या नंतर फोन करीनऽ तिने एकदासऽ काय झालंय? तपवते नाला एक, कांचन ना प्रत रात्रीच करलऽ सांग मग नको नाही तर मग हा हाय भरपूर हो कांचनका मी रात्रीच करल होयव तुमच्या नंबर वर न करील तुमचे पाच कंप्लीट होतील काल म्हणलं पाच ज्योतीला करील ज्योती संघ पाच कम्प्लीट होतील.
हम्म,
तुमचं माझं दोघांचं कमप्लीट करतो संग संग. म्हणजे टेन्शन नाही परत,, काय वाटत तुमाला?
हॅलो,
आणि ते पैसे आला का मी घेणार.
अरे, घेतलय, थांबा, त्हा पैशाच कायय?
अरे म्हणजे मी म्हणते असं बाळा ओ
हम्म ओके-ओके समजले-समोजले.
हम्म किर थापल ठेव दोरी हा मग काय म्हणतो ते हा मंग तुला करेलच. गॅप न ठेवायचचा राहतो इफेक्टिव्ह बोलना नाही तर मी बोलले भरपूर बोलले तुम्ही बोला आता वाक्य.
अच्छा-अच्छा ते तुमचा बॅकग्राऊंडला नॉईस येतो ना म्हणून म्हटत मॅडम की अ
हा ब्लूटूथ नाही ना कनेक्ट म्हणून.
ओके-ओके-ओके काम कर नाही तर काय उगाच चिडचिड वगैरे नकोय.
नाही-नाही तसं नाही काही झालाय आता स्वयंपाक माझा.
अच्छा काय स्पेशल खायला भेटतंय आज आम्हाला.
मेथीची भाजी.
पोळी सकाळची भाजी.
एक नंबर.
हम्म तेवढा हाय बाबा.
मिरची मिरची तळली असती तर खाल्ली असती.
तुम्हीच ठेवल होत ना हे चांगले तांदुळ आहे. ओ लावायची का आता नाही-नाही ह तेच म्हण
भात नाही बरका. माझी पोळी आहे माझी पोळी भेटल.
अच्छा ओके ठीक आहे.
हम्म तुम्ही तिघे बंद बघाय बंदच केलं काही एरोप्लेनच ते पाहत होते तेे.
एरोप्लेन कोणत? रडार-रडार हा चालतय. नाही ते ते तस नसतं ते एक एखाद्य विमान दिसलं वरती मग लक्ष देत अरे हा हे कुठं चालय बघू.
घरात बसल्यावर भारी आहे ना ह.
अर भरी म्हणजे आपल्याला हा आहे ना रेल्वेच बर
रेल्वेच बसच आरच्या मारी कोणाचा फोन आलाय मला हे हित कशाला फोन केला मला
काय आहेय सगळं आहे काय टेन्शन नाही आणि त्याने तेी दिसतो त्यांची ऑफर हा येतोय येतोय
हो जितेश मोला होता मला विस्कॉलावता मी क केलाय
मशाला घला
हा ना दहा मिनट झाले का मम्मी करी आठ मिनट झालेली आहे माझी काय माहिती काय विषय काय विषय का?
नाही अजून तर काय नाही ते आज त्याचीच रीलील त्याला पाठवली वहिनींनी लायक केलेले त्याला म्हणलं हे म्हणजे अ आहे कोणाला तरी खुन्नस होती म्हण अर्थ त्यांचा सुलताचा विषय चाललाय काही तरी
कोणा चुलत्यांचा त्यांच्या त्यांच पण आहेच का प्रॉब्लेम.
हा
बाई ग सगळ्या सुट्ट्यांचे प्रॉब्लेम वाटतं
हम् ह.
हा ना कस वाढते मला ति लेक ह नशीर रल तशी बी लाईक करते भरपूर पाहिलेली मी
एक तर त्यानीच मला टाखली ती हे बा आमचं हे असायच म्हणलं बरोबर आहे.
सगळ्याच तस जास्त वाटतं.
हा ते दुसऱ्याला जास्त हे केलं हा तिला आहे ना.
कुठं नाशिकलाच एक का नाही फाडलंय.
शिकला निफाडचा काय संबंध तिच निफाडता.
नाहीत आहे का त निफाडचा संबंध मला वाटला का निफाडचा काहीत विषय तिचा
नाही नाही ना किध देे.
हाे प्रॉपर नाशिकमध्येध्ये राहते का गावात कुठले?
नाही ना.
अच्छा हा ह. चालायचं चालायच आता आपल्याला काय माहितीय कुठलं काय कुठलं काय काय ना. ह काय देऊ हा. नाही नाही झाले माझ वापरून पण ते एकाच्यातत ना आवाज येत नाही. म्हणजे त्या ऍप ला लावलाय फोनने ह भयाच हडकून घेतलं होत कानाच होत करमलाने हा त्याला घरातातलं शे करमत म भयाला कसं कसं झालं असं. असं असं रड तनवाद हा मम्मी हय रीदी हा भांडी घासतील मी भांडी घासून जाईला आता
भैयाला म्हनव ते लग्न झालं का माणी घालायची ते हेडफून घालायची.
काही घालायची मला
हम्.
काय म्हणले लग्न झाल्यावर
गैयाला म्हणा लग्न झाले का मारणी घालायची हेडफोन घालायची असशी.
हा चालेल ना तसं सांगतील ना म तर ती आहे भया हो हे प हेडपोन वच करतील मग कॉम्हर्सेशन कुठ आहे काय कुठे आहे काय गेडेवाली जाऊ दे काही नाही बरय का झाले असतील माझे दहा मिनट. इथे होते पाच मिनिट भांडध होते आणि मग रेग्युलर कॉॉ पाच मिनिट
चेक करून घे. हन मग कराली मम नाही आवडणार जातण
हो चेक केलेले आहे मी दहा पन्नास झालेले आहे मी काय म्हणते कुठ पण चालय तुम्ही? नाही नाही झाले आता मी नको टेन्शन घे. गुंडेगा फाटेल म्हणजे अजून वीस मिनटे काय?
हा दहा पधरा मनिट
हा म्हणजे मी ओळखलं नाही पटपट
हो.
विषय आहे काय हम् चालेल काही नाही या मग मी आवारते तोपयंत चालेल ठीक आहे. ओके ओके बाय.